हॅलो
हा आवाज आलाय का?
यालाय तुझा तुला माझा आलाय काय?
याय लागलं यायला मगाशी तर रेंज प्रॉब्लेम हो ताड त्याचा म्हणून
रेंज आणि नेट पण नव्ह नाही तुला
हा होय.
म्हणून कट झाला असल.
के निमत झालतं रेसिपी मगाशी ते मॅरिनेशन
मॅरिनेशनच्या पुढे सांगू ते मॅरिनेशन ला ठेवायचं चार कांदा एकदम पातळ पातळ लांबडं लांबडं कट करून घ्यायच चार कांद चार टोमॅटो एकदम लांबड लांबड कट करून घ्यायच आणि एकदम पातळ करायचं. म्हणजे ते खाताना आपल्याला जरा
दाताला म्हणजे हेऊन ऊन
हा म कट करून घ्यायचं आणि इकड ब कट करून ठेवायचं आणि भ भात ते आपण ह्याला युज करतो बघ लांबडा राईस फ्राईड राईस ला मला त्यो राईस किनी पहिलं सगळ्यात आधी ते पहिलं एक अ पंधरा मिनिटं धुऊन भिजत ठेवायचं. काय आणि पातेल्यात किणी पाणी उकळायला ठेवायचं. उकळायला ठेवायचं त्यात पाण्यात तूप खडे मसाले सगळं टाकायचं आणि ते शि उकळून घ्यायचं उकळी आल्यावर ते आपण भिजत घातलेले तांदूळ असतय, कने ते त्यात घालायचं. हा मग त्याला किती एटी पर्सेंट शिजवून घ्यायचं लई नाही शिजवून घ्यायचं पूर्ण शिजवून घ्यायचं नाही फक्त एटी परसेंट शिजून घ्यायच आणि ते शिजायला वेळ लागत नाही. किती एक पा पाच मिनटात शिजतंय लई वेळ काय मग ते झाल कणी मग ते प शिजूल ऐंशी परसेंट त्यातलं पाणी नितळायला साईड ला ठेवायच. एका चाळणीत तांदूळ वतायचं ते सगळं आणि त्यातलं पाणी नितळून घ्यायचं
मग त्यातलं खडे मसाले काढायचं काय तसंच राहू द्यायचं ते
तसच राहू द्यायचं खडे मसाले काढायच नाही. आणि तस राहू द्यायचं आणि आता आपण कांदा टोमॅटो चिरलेला असतोय कणी कांद पहिला भाजून घ्यायच कांदा भाजून घ्यायच छान लालसर होवूस पर्यंत आणि टोमॅटो टाकायच टोमॅटो पूर्ण विर हो विर ळूस पर्यंत भाजून घ्यायच त्यात चटणी मीट
हम्म हम्म.
त्यात आम्ही टाकलेल असतोय मॅरिनेशन मध्ये ह्यात थोडं थोडं थोडं टाकायचं म्हणजे चवी चवी यावं त्या कांद्याला आणि टोमटोला अस टाकायच टाकलीच मग त्यात ते मॅरिनेशन आम ठेवले अस नाही ते सोया त्यात घालायच आणि खालवर करायच आणि त्याला झाकण घालून पाच दहा मिनिटं ठेवायचं झाकण घालून पाच दहा मिनटं ठेवायचं मग ते अ झाल कणी नाही ते सॉफ्ट सॉफ्ट होतय एकदम सॉफ्ट होत आहे मग ते झाल्यानंतर दुसऱ्या पातेल घ्यायचा
हम्म हम्म
करून ते बिर्याणी दोन्ही मिक्स केल्यानंतर राव्हाव एवढी
हा हा हा
घ्यायच साईडन सगळं तूप लावून घ्यायचं नाहीतर तेल जरी लावलीस तरी चालतय घ्यायच आणि खाली तांदळाचा थर घालायच आणि त्याच्यावर बारीक कापलेला पुदिना बारीक कापलेला कोथिंबीर जरा जरा टाकायचं पुदिना टाकलेस की नाही हे बेस्ट एकदम बेस्ट सांगतो त्याला एवढं छान चव येत त्याना मग ते टाकायचं मग त्याच्यावर एक थर हे ह्याचं घालायचं चंक्स आणि आपण मस्त मसाल्याच भाजून घेतलं की नाही ते सगळं मिक्स केलंल असतय त्याच एक थर घालायचं मग भाताचा थर घालायचं भातावर आणि परत कोथिंबीर घालायचा मग परत सगळं आणि तर त्या घालायच चं चंक्स सोयाबीन माळकरी मट त्यांच कालायचं मग त्याच्यावर भात घालायच राहिलेला मग भात घातलीच त्याच्यात की नाही वर कोथिंबिर पुदिना घालायचं आणि एक कोळसा नाही कोळसा एकदम लालसर गरम करून घ्यायचा
हम्म
आणि एक वाटीत ते त्या भातात भाताच्या वर एक वाटीत ठेवायचं
हम्म
आणि त्याच्यावर तूप टाकायचं आणि त्याच्यावर पट कण झाकून ठेवायचं जेणेकरून त्यात आतलं सगळं वाफ बाहेर जाऊ नये असं
हम्म म्हणजे दम द्यायचा
हो मग त्याच्यावर वझ काहीतरी ठेवायचं त्या पातील्यावर आणि हो छान ना असं मुरवून घ्यायचं लई मत लागतोय अग भात करून खाऊन बघ एकदा लई मस्त म्हण मस्तच लागतोय भात
हम्म हम्म हम्म
हो मस्तच चालत म्हणणारत
हम्म मग आता हे सांगितलंस का नाही सेमच करते सगळं कायच फरक नाही फक्त त्यात सोयाबीनच्या ठिकाणी पनीर असते
हा पनीर बिर्याणी पण करतेय की मी कशी सेमच पनीर बिर्याणी करतोय
मी पण सेमत करते ते पण लय छान लागते आणि वरण कांदा तळून घालायचा
अगं वास्तू शांतीत मी अ लई घरात कि ग आणि सगळं स्वयंपाकाची जबाबदारी माझी आहे दिदी काहीच करत नव्हती सगळे लोक असताना एक दिवस सगळ भाकरी बिकरी सगळ दोन तीन दिवस केलो वयतागं यायला लागला ग काका काकू सगळीच घरात. शेवटी एक दिवस पनीर बिर्याणी केलो असा दम दम लावून आणि एक दिवशी उदय पण तिथंच आमच्या घराली तिथून तिकडची तिथं मग आमची आमची आत्या काय दम नाय ते लोक आणि एक दिवस चंक्स राईस केलो किती भाकऱ्या बडवायच? किती भाजी करायचं? काय मला कळना? आणि पाय दुखा लागला स्वयपाक करून. करून, करून, करून. मी एक दिसांस चान्स बिर्याणी केलो चार दिवस केलो भाकरीचं नाटक. एक दिवस बिर बिर्याणी केलो. एक दिवस चान्स - बिर्याणी केलो, एक दिवस पनीर बिर्याणी केलो, खावं म्हटलं तिकडं. एक दिवशी डाळ भात
हम्म.
पडवून घालायचं.
आजला सगळेजण मिळूनजल्यावर क नाही डाळ भाता आणि खीर, डाळं, भात रा असच करायचं ग? भाकरया पडत बसत आणि सगळे मिळून करायचं ग मग. तुमच्या घरात
मदत म्हणजे ह. हम. पूजा दीदी कायच केले नाही. मी आणि माझी ती चुलत बहीण तेवढं करत होता. सगळं आणि ती पण नवऱ्याचा फोन आली की तासभर जाणार तिकडच नवऱ्याचा फोन आला की. हा माझा स्वयंपाक
अरे देवा! मंग काय उपयोग काय असलं?
हम्म. मग, ती भांड्याला जातो म्हणणार. ठीक आहे.
हम्म......
अज्ञात. अंतत असे! मग, ती तसं करायला लागली. मग, आत्ता तर आमच्या काय सुटा ना घरात ना समोरच आहे का घरात तिचं.
तीची मा!
होय. एक हत्तीचं घर तिथं आहे. एक हात्ती हिथं जेनवाड्या राहते. म्हणजे ते राहते म्हणजे ती हरवीला आहे. तेऊन येतच राहिल्या अ हे जे वाडते? ती पण आज. हेच काय त्या काय हेल्प करत्यात सांगतेस पाच जण आत्या त्या पण कामाच्या नाहीत. सहा जण हाईत त्यात तिघी मेल्यात हम् त तिघी हायत आणि एक तात्या होता सक्का त्यो मेलाय
हम्म
आणि त्या पोरी येणार होत्या वास्तूमध्ये आली वास्तू शांतीत आली नाही त्या आपण
हम् हम् हम हम
हम् हम अ
मस्त झालं खरं मम्मीच घर लय भारी झाले
हम्म सगळी म्हणाल्यात सगळेच म्हणतात मस्त झालंय खरंच छान म्हणतात ना
हम्म ते ह्या पण आलत्या वाट ते सलमान त्यांच्या मम्मी
होय ते आमच्यातच म.. म्हणजे सलमान मेल्यापासनं कि नाही शुभमचा सगळं करतोय तेजं
हम्म हम् हम् ह
स.. म्हणजे अगं शुभु वर करणी केलती तिनं
अग बई.
हम्म आता आमच्याशिवाय सत ना गत तिला. स पलीकडचे जाऊ बघत नाही का सासू बघत नाही. काय सांगायचं तुला स करून करून भागल्या आणि वाटला लागल्या म्हणत्यात बघ तसय. लई केल्यात त्यानी आमच्यावर आमची गिरण होती, असती तर आम्ही आता करोडपती असतो. बंद पाडलीत तेनीच करणी करून. आमच्या दारात यायच्या वाटलाच काहीतरी पुरलेलीत म्हणं तेनी. ते आम्हाला नंतर कळलं, ते आमच्या घरात येऊन आमच्याकडे येऊनच देत नव्हती म्हण गिऱ्हाईकासनी. असं पण असतय.
काय न्हवच बई ना.
आपण देवावर विश्वास ठेवायचा बग. आठ.
आयशु दुसरा कॉल करतो बग? हम्म्.